हॅलो
हा फायनली
दहा लाखांनी दोशे पस पपाहाडीशिय पाठवायचा तो. अडीचशे पन्नाससाठी अडीशे पाटव दोनशे पन्नास, दोनशे पन्नास काढल्यात अडीशे पाटवायचेत.
करणार करणार.
बुड्डी चांगलय चांगलय. आयशपथ! पाठवा. ऑनलाईन पाठवा . पाठवा.
रेंजमधी या.
रेंज हाय.
रेंजमध्ये या कि. हम्म, बोल आता फायनली कॉल लला.
काय नाय, कस काय फोन लागला आता?
काय माहीत, अचानक
बरं झालं ना लागला?
हम्म.
हम्म, आता तू असशील स्वर्गात खरं.
तर काय, ढगातन. स्कॅनर दे ना रे तुजा, हम्म. हम हम हम हम. ला ला ला ला ला ला ला ला निकाओ.
इथ झाडू मारकी रे. काय झालं पप्पा? आवो त्यानी इलेक्ट्रिसिटीचं बिल भरलय. हा, काय झालत त्यांचं लेट झालतं. म त्या इलेक्ट्रिशियनचा फोन आलता मला लाईट बिलवाल्याचा, तुमचं जरा नाव लिस्ट लई मार्च एंड असल्यामुळे म मी त्याला फोन केलता गदिराला. का भरला नायसा म्हणून म त्यान सानिका सांगित तिला सानिकान दिलं नव्हतं म्हणून भरलं. भरलं नाय म तिला पाठवाय सांगा, मग भरतो म तिनं पाठवली वाटतं म त्यान नऊशे पन्नास रुपये बिल भरलय म्हणून ते सांगायला पाठवले त्यान.
आता तिकडपण आताच सकाळ बाकी झाल सगळ टोटल सहा जणाच. मिळालेत, मिळालेत व्हय.
पटकण.
पाय टाकून बस. हे धरा फोन. फोन लावला काय? ओ
हॅलो.
बोल.
बोला, काय चाललय आणि?
काय कुठ? ढगात. पेंगत बसलोय बाहेर.
हुं. पेंगालय बोलतोय.
बर काय? किती मिनिटाचे, दहा मिनिटाचं काय? दहा मिनिटांनी हे करायचंय.
हुं. दहा मिनटाच म्हणजे आता आपण दोन कॉल अ तू फोन उचलूच नकोस, अशे शेवटचे दोन कॉल करूया हा. खरं हे बाकीचे तीन कॉल तर, बोलायलाच लागणार.
हो हो हो. करूया की. जेवलीस? जेवलो बाबा
तू तू असं संध्याकाळच करणार की नाही म्हणून मी तुला लव करच कळवलेलं, पण काय ते फोनच लागला नाही ना मगाशी.
हुं. घोळ झाला ना. चालवते आता त चालवाय शिकणार घ्या. हळूच, हळूच चालवायला शिकणार काय विषय नाही. सग नसत्यात गाडीबरोबर इलेक्ट्रिक स्कुटी. नाही नाही, चुकलास चुकलास.
हॅलो, हू.
तशी नाही पुढं घाल. लावतस चालते बास झाली. ही गाडी तिकडे लावली. लॉक केली, केलीना लॉक. हुं. आ. बोल.
हू म बोला.
निघत तुझ्या ह्यात न? खाली कॉक हाय. बाईक हाय व्हय. म्हणून लई भरून ठेवायचं नाही. होय दोन दोनशे रुपय देत्यात वाटतं. दोनशे च, ते बी बंद होइल आता. चालतय. शला तुझे गाड्या कुंडात केक आणि बघत ली ची खाललं पाहिजे तरी, ओके. लला ला ला काय आपल? डे च चोरून नाही तेल् बी आता चोरणार, आस
हॅलो.
पपांचा फोन घ्यालती. स्वतःहून आणलाय फुल करून, फुल कुटला संपतोय. ते अभ्यास चांगला करतय. कोण चालत नाही. हल ह हॅलो. रेंज रेंज हॅलो, हॅलो. हा हॅलो.
बा हा बोल की, हो येतोय येतोय. कसं काय एवढा क्लेअर आवाज यालाय आता? आवाज अ एवढा क्लिअर, कसा काय याय लागलाय ग? रेंज नाही बघ. रेंज नाही, आवाज ब्रेक व्हालाय.
असं झालं की कॉल ग्राह्य धरत नाहीत. ब्रेक झाला की कॉल अ नाही पकडत. ब्रेक होऊ देऊ नको आवाज.
आता ब, आता बघ.
हा आता येतोय एकदम क्लिअर, असं जरा, असं जरा थांब. येतोय की. हम्म बोल. काय झालं? काय काय केलीस आज? काय नाही. काय काय केलीस तू आज सांग?
आत्ता उठलो, झोपलो उठलो. बसलो.
म्हणजे रात्री तू, तुम्ही तीन वाजता उठलेलात व्हय?
होय, तीन वाजेपासून जागा हाय.
बाप
तीन पसंन जागा आहे मी, तीन वाजल्या पासनं ते सगळ लाकड बिकड गोळा करून ते रचूनते
तिकडं गेलतीस व्हय ग तू?
हू हू.
तू गेली नाहीस तीकड?
होता, बेलबेली होता, बेलबेलीत. हुं. त्याला तर उचलल्या उचलल्या एकदमच मऊ
अग बाई!
दोनशे रुपये. दोनशे का पाचशे रुपे आणि
बोला.
एरवी दोन -दोन तास काय प्रॉब्लेम येत नाही, आता ते दहा मिनटं म्हटल्यावर लक्ष दहा मिनिटागत चालली.
सारख- सारख
म्हणजे दहा मिनिट केले तरी तच पंधरा मिनिटं केलं तरी तेच तेवढंच काय? मला किती?
होय- होय- होय. बोर झालायस तू आता मला, त्यामुळ फोन मेसेज करू वाटत नाही तुला.
बरोबर आहे, बरोबर आहे, खरं आहे.
बरोबर आहे, बरोबर आहे. खरं.
हम हम
खरंच आहे ते, खरंच आहे बोरच झालं तू, म्हणून आता टाइम मोजतेस किती नालायक आहेस गं?
न्हया रे दहा मिनिटं म्हटला ना, म्हणून मोजलं होता., बाकी काय?
तर,, खोटा बोलू नको
आले पंधरा दिवस खोटं काय त्यात आता, खरंच आहे सगळं तर
बाकी घरचे काय म्हणतात सगळे
काही नाहीत म्हणा म्याव- म्याव करत्यात
माधवी दिदीला फोन केलेला, मी माधवी दिदी
त्याड्यावं आहे
त्याडाव मग काय नाही माधवी दीदी बोली
माधवी क्या बोले माधवी?
हम्म माधवी बोलली, माधवी म्हंटली एवढ्या वेळेला प्रदीप तात्या ते येऊन गेले इथं, खरं प्रदीप तात्या त्याने एकदा पण काय सांगितलं नाही पप्पा एवढ्या वेळेला खाली गेले., तरी पण काय सांगितलं नाही., मा काकी आजारी येत ते
तसंच आहे म्हणा आता करूया अस स तर अस कत वरे उह उ उ ती दहा मिनटं किती दिल्यावर नऊ मीनीट एक वीस नऊ मिनटं तेवीस, नऊ मिनटं चोवीस, पांच विस सव्वीस, सत्तावीस, अठ्ठावीस, एकोणीस बतीस, एकतीस, बत्तीस
गप्पा मारायला सांगितलं टाईमबद्दल बोलायला सांगायला नाही
असं आहे काय ते क्रॉस चेक होते परत
होणार की
हा हा हा हा हा हो,, छान
तू कस ते पहिला टास्क घ्यालाला टाकलीस गपपा- गप्पा -गप्पा मारायचा
हम्म
बरं वाटलंय मला आता घरी आल्यावर जरा खरं जरा ताप आल्यासारखं व्हलय बगा आत्ताच गोळी खातोय अन् झोपतोय
चार, पाच, सहा, सात आठ, नऊ, दहा, झालं
टं हं
काल शेटजी म्हणले ना तीला दुकानात येवू नको म्हणून अरे सोडून जा